हॅलो.
ह भा हॅलो.
हॅलो. ते हॅलो हा काय नाव आहे तुमचं?
रजनी मशकरूर
हो काय कोणत्या गावच्या आहे तुम्ही? दानापूरचे का.
नाही सुंदडज.
सुंदडज चे. हम्म मी दानापूरची. हो काय मनीषा हाके.
नानापूरला आमच्या नणंद बाई असतात ना वर्षा ताई.
कोणाच्या हीत?
अंबुस्करच्या हीत.
अंबुसकार हो आहेत आमच्या इथं. हम् पण आता कसं न्हव न्हव असेल एवढं काही आता कसं गाव पण मोठं हाय हम् बाकी तुम्ही ह तुम्ही काय करता व्यवसाय वगैरे?
काई नाही मशीन काम करतो मी.
चांगली गोष्ट हाय.
आणि थोडस पार्लरच काम करतो घरातल्या घरात
हम्म पार्लरमध्ये म म्हणजे मोठ असेल?
नाही नाही. असंच घरगुती टाकलेलं नाही आय कष्टमर येतात अस घरी
हा न न चांगली गोष्ट आय. हम्, ब अ मी का मी टीचर आय कॉन्व्हेंट वर.
हो का.
हो.
बर आय म चांगली
हां हां हो नाही बरोबर आहे काही ना काही स्वतःच थोडस तरी पाहिजे काही ना काही. हम्म बाकी मूल बाळ?
नाही घरातले काम तेस्ते तेस्ती करा लाग
हा ते हा तेस्ते बोर होते रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक स्वयंपाक स सकाळी स्वयंपाक संध्याकाळी स्वयंपाक बोर हुन जाते.
त्याच्यामुळ काय नाही तेणला उल काम
ह नाही बरोबर आहे थोडसं कसं व्यवसाय असला काही आपण थोडसं करत असतो मग आपलं हक्काचं राहतो काही ना काही. मुलं बाळ वगैरे असणार ना तुम्हाला?
हो आहेत ना दोन मुली आणि एक मुलगा आय.
हो का कोणत्या क्लासमध्ये आये?
एक आता बारावी झाली. एकची दहावी झाली.
हो हो का. हम्म चांगलंय तिथच असणार गावामध्ये? शाळेमध्ये.
हां आता मुली हम्म आणि हे दोघ इथच होते समजड्यात.
हो गावामध्ये हा ना गावामध्ये नाही नाही चांगलं आहे.
अ बाकी.
हम्म बाकी अजून काही?
स्वयं स्वयंपाक वगैरे स्वयंपाक वगैरे बाकी असणार अजून? हम्म तुमच झालंच ना टास्क कंप्लीट पूर्ण कि काय बाकी आय?
नाही झाली नाई ना अजून कालिजातन फोनच चालू आय.
हो काय किती झाले म?
पंधरा केेलं ना मी.
अरे वा चांगलं झाले माझं तर फस्ट कॉल आहे फक्त. हो.
हां.
नाही म्हणजे आजच आजच आजच केलं मी ओपन हम्म! आता आता ह ना नाही होऊन जाते थोडं थोडं केलं की
हो
हम्म ना आता आजच तर चालू केलं म्हणजे हम् हो. तुम्ही तुमच दोन तीन दिवस झाले का आला.
हा दो.
हो का मग बरोबर आहे म्हणून म कसं ते आलं की आपण करतो ते आता उशिरा आलं. हम् हम्म मलाही खूप साऱ्या बायांच बाकी आहेजून.
हा.
हम् हम् बाकी कोणत्या हो हो ठीक आहे चाले.
म्हणजे नंतर आपण कॉलमध्येध्ये बोलून आलू नंतर.
हो हो ठीक आहे हो.
म्हणजे अठरा सेकंड मध्येच बोलाला लाग.
नाही वा ते बोलास नाही फु भतीस भहिला तला बाई. पहिल्याच